हॅलो!
हॅलो!
हॅलो येतोय आवाज.
आवाज येतोय ताई.
हो हो तुम्हाला येतोय माझा?
हॅलो हा! थोडा बारीक आवाज येतोय थोडा, जवळ घ्या असा मोबाईल.
हा!
हा आता येतोय आता.
येतोय येतोय, अहो ते आता खूप. अ हे रेंज नाही आहे ना पावसा पाण्याच त फोन लागत पण नही आवाजही येत नाही, तरी मी काल खूप फोन करायचं टाळलं काल त लाईट पण नव्हती आमच्या ईकडे. हा ना!
पाऊस चालू आहे का, आता सध्या तुमच्याकडं.
अहो खूप पाऊस चालू हे, तीकडे तुमच्याकडे नही हे का?
आता नाही, आज आमच्याकडं पाऊस. ऊन पडलं होतं आज, हं रेंज आहे मा आमच्याकड भरपूर.
हा हा!
हा बऱ्याच ठिकाणी पावसामुळ, रेंज नाही ना आज.
हो हो तेच ना खूप पाऊस होता खूप. म्हणजे तीन-तीन दिवस खूप पाऊस पडला. आता थोडास कमी आता थोडा कमी हे काल-काल तर खूपच होता. आज जरा त्या मानाने कमी झालाय.
होय हूं सगळीकड पाणीच पाणी झालं असेल.
हो खूप प्र हे आलय ना आता पूरच आलाय सगळीकडे त.
हा! ते पंचवटीला वगैरे तिथं पण भरपूर खूप पा म्हणजे पूर याल्यासारखं. झाला असां.
हो पूर आलाय तिथे खूप पाणी सगळ्या तिथे राहणाऱ्या लोकांच त खूप हाल होतात हो. म तिथे हो घरात शीर
तरी प्रशासन वगैरे मदत करतच ना आ ता पहिल्यासारखं नही राहिलेलं थोडस हं! म्हणजे तत्परतेन धावत जातात हो ना. ते पात्र पण वाढवल वाटत ना आता पंचवटीच थोडस हूं. हूं हूं! आता कुंभमेळ्यामुळ, वगैरे गर्दी असेल मग तिकडं.
खूप गर्दी हे, आता कशी रस्त्यांची कामं चालू आहे. त खूपच प्रॉब्लेम आहे तिथे, जाताय म्हणजे जायला कुठे कुठे गावात वगैरे जायचं म्हंटलं की मग त्रास होतो, मग खूप रस्ते खराब हे.
हो ना ते खोदतात वगैरे का दुकानं वगैरे मांडण्यासाठी ते.
नाही, नाही रस्ते खराब होते ना म रस्त्यांचीच कामं चालली हेत.
हा हा! हा त्याच्यामुळं चिखल वगैरे असेल मग सगळ्याकडं अरे बापरे!
खराब मग ना पाण्याच दिसत नाही पाणी भरलं असेल तर मग इथे.
हो नवीन माणसाला आणि म्हणजे ओळखी त्यांना पण आवडच आहे की प्रवास करायचा इकडून -तिकडं तिकडून- इकडं काय तर बरं आहे की पण कुंभमेळ्यापर्यंत व्यवस्थित होईल.
हो तेचं ना बघू झाले तर चांगलेच आहेत. डिसेंबर - जानेवारी ते.
डिसेंबर- जानेवारी, ते आहे का हो. येईल तर खूप अवघड ना आहे ताई तिकडं? अ- गर्दी असते खूप.
खूप गर्दी आणि मग ते का आजार प खूप पसरतातो सगळे खूप लोक इकडं चं तिकडे असे येतात.
खूप सगळ्या जगभरातून म्हणल्यासारखं आहे ना. खूप सगळीकडूनच लोक येतात. नुसतं जवळच्या भागातले कुठं मर्यादितेत येतात सगळी कडूनच येणार लोक साधू संत.
खूप गर्दी होती. मग लहान मुलांना खूप त्रास आहे असं वायरल इन्फेक्शन खूप होतं मुलांना. सर्दी, खोकल, ताप,
हा आणि थंडीचे पण दिवस असतात तेव्हा.
हो, थंडी पण त्यांची राहण्याची, वगैरे सुविधा? हो त्यांची असते राहण्याची सुविधा वगैरे आता चालू येच बांध काम सगळीकडे चालू आहे हो
ह म्हणजे तुम्ही अगोदरचे पण बघितलेले असेल ना कुंभमेळे भरपूर?
हो बघितलेत ना माझा हा तिसरा आहे म्हणजे, माझं लग्न झाल्यापासूनचा हात.
हा हा, मग तुम्ही जाता का असं कुंभ, मेळ्यात गर्दीतं.
असं परर्वणी, वगैरे असली, का मग जातो कधी असं. ज्या दिवशीची परवणी असेल, तेव्हा मग खूप गर्दी असते मुलांना, मग नाही घेऊन जात. येतो मग ज्या दिवशीची असेल, तेव्हा त्या दिवशी मग इथे इथे मग जाऊन तिकडे जाऊन आंघोळ, करायची असते मग तिथे हा तिथे जाऊनं. करायची मग लहान, मुलांना कसं ते पाणी खूप खराब असतं ना मग लहान, मुलांना नाही. मुलांना नाही घेऊन जात आम्ही मोठ तेच जात मग तिथे आंघोळ करायची.
ते आंघोळीला पण खूप गर्दी असेल हो ना.
हो खूप गर्दी पूर्ण भरलेलं रहात. पूर्ण भरलेलं रहात हो. मग काही- काही जण तर असतात ते ओ ओल्या कपड्यानेच दर्शन घेतात. दर्शन देवाच, वगैरे सगळं.
हो ना ते तुम्ही लोकलच आहे तेवढं मिळत तरी तुम्हाला आम्हाले. तर एवढ्या लांबून यायला पण नाही जमत गर्दी- गर्दी म्हणून आम्ही इथूनच बघत. टिव्हीवर वगैरे असं.
तीर्थस्थानी हल्ली खूप गर्दी राहते.
गर्दी राहते, आणि कुंभमेळा म्हणल्यावर तर जास्तच गर्दी राहणार ना.
तेच ना हो ना. खूप गर्दी असते. जागोजग आता कोल्हापूरलाच गेलो होतो आम्ही मध्ये तर तिथे पण बापरे इतकी गर्दी
हो. आणि कोल्हापूरला सुट्टीच्या दिवसात जास्त गर्दी असते.
ग हो हो हो आमची देवी तिच ये. मग वर्षात एकदा जातो. हा
हा हा
की गर्दी राहते मग तिथे
ते ज्योतिबा वगैरे करून आला असाल मग तिथं
नय ज्योतिबाला नय गेलो आम्ही अजून
कोल्हापूर करतो. हा कोल्हापूर जेजुरी असं करतो मग आम्ही, हा तुम्ही जाता का असं हे देवदर्शन
हो आमच्या इथं आहे ना जवळ तुळजापूरची देवी. ती आहे. आमची कुलस्वामीनी हा कुलदेवता आहे. अक्कलकोट, गाणगापूर वगैरे तिकडचं तुम्ही ऐकलेलं वगैरे आलं होतात का कधी आ
हो मी पंढर मागता मागच्या वर्षी आम्ही अक्कलकोट केलं. तुळजापूर, पंढरपूर असं केलं होतं आम् गेल्या वेळेस आम्ही अस निघालो होतो न, आपली पिकनिक म्हणजे काय ते देवस्थानच करायची असंच असतं. हूं मग च्या वर्षी केलं होत. ह्या वर्षी गणपतीपुळे अ असच केलं आम्ही अस ह्या बाजूला कोल्हापूर वे हा हा कोकणात गेलो होतो ह्या वर्षी फिरायला मे महिन्यात.
छान असत न मे महिन्यात पण हिरवगार सगळीकड अस
हो म तिथे पाणी खूप ये ना तिथे तर छान वाटतं तिथे जरी उन्हाळ्यात गेलो ना गरमी तर होती ह्या वेळेस, खूप गरम होत होत. ऊन खूप होतं ना ह्या वर्षी
आणि ते समुद्र असल्यामुळ, समुद्र असल्यामुळ थोडस तिथं असं हे पण होत ना थोडं अं श्वास कोंढल्यासारखा पण होत.
रात्रीच छान वाट वाटायचं तिथे असं गेलं की दिवसभर असतो ऊन तिथे एकदम छान एकदम छान उलट कोल्हापूर वगैरेपेक्षा असं तिथे, तिथे कसं गर्दी असते तसं गणपतीपुळेला नव्हतं. तसं शांततेत झालं दर्शन आमचं
र्दी जरी असेल तरी कधी पटकन दर्शनाची रांग जवळ तिथे येते असं समजत नाय गणपतीपुळेला छान हाय तिथं अं अ हो हो हो. मी गेलेली गणपतीपुळेला असंच मे मध्येच गेलेलेत आम्ही सुट सुट्या असतात ना मे मध्ये मुलांना वगैरे मग ते आमच्या खाली किरायादार ते राहत होते. मग त्यांना पण कोर कोर्टामध्ये होते ते
हा
मग त्यांना पण पंधरा वीस दिवसाची सुट्टी असती. मग असं, फॅमिलीच गेलो होतो आम्ही तीन चार जण हम्म कोकणाकड तिकड, हा, हा कोल्हा पोर ते हा तिकडचं आणि एकाला दुसरं असलं तर मग अस म्हणजे छान पण वाटत ना थोडस
हो जवळची आणि आपलं कसं रोच च जवळचे बिल्डिंगमध्ये राहणारे आपले रोजचे माहितीतले लोकं त्यांच्याबरोबर जायचं म्हंटलं की छान वाटत खरंच आहे.
त हो ना
अ हो खरंच आहे लहान मुलं अस
फिरला होता त्या हा ते सगळ्यांचेच लहान मुलं होते फक त्या एका फॅमिलीचे ते हे अ म्हणजे त्यांची असं अम्म नवीनच मॅरेज झालं हो त पण ते पण जाऊन आले होते ज्योतिबा परत कोल्हापूरला पण बाकीच्या इकड नव्हते गेले आम्ही ते नाणीज वगैरे गेलो होत तर नंतर तिकडं
अम्म ते अं हा तिथं पण आहे ते ते नरेंद्र स्वामींचा मठ आहे तिथं.
हा हा
आ हा मग ते आम्ही गणपतीपुळे वगैरे तिथून करून मग मुक्कामी गेलो होतो तिथं, हा रात्रीच मग ते आपल्या भाविक भक्तांसाठी नसतात का राहिला रूम तशा हा तिथं भक्तनिवास भक्तनिवास हा मग ते भक् भक्त निवास मध्ये राहिलोत मग सकाळी आवरलं लवकर उठून सगळ्यांनी मग फ्रेश ते होऊन नाश् च्या वगैरे तिथं म्हणजे त्यांच्याच ट्रस्ट असतं तिथं. हा म्हणजे प्रसाद टाईप तेच असत हं म्हणजे पैसे वगैरे काही नसतात द्यायचे मग हिकडं भक्त निवास कडच मग ते आवरून सगळं गेलात परत नाश्ता वगैरे मग ते नरेंद् अं स्वामी पण होते तिथ अम्म मग थोड त्या हो होते अन त्यांचं खूप तिथं म्हणजे खूप डेव्हलप झालेलं आहे तेे. असं एकदम निसर्गरम्य वाटत तिथं ह न चुललं केलेलं आहे सगळं वेगवेगळी दृश्य तयार केलेले आहेत हं, अस वाटत की आपण खरं खरं जंगलात वगैरे असं गेल्यात हरीण हत्ती अस म्हणजे छान देखावा तयार केलेला आहे ह, आता आम्ही जाऊन पण बरेच वर्ष झाले.
हं पण छान आहे.
अजून बहुतेक डेव्हलप वगैरे झालं असेल ते. मग तिथं हा मग मध्ये गा गाभाऱ्यामध्ये स्वामींची आरती वगैरे सकाळी म्हणजे खूप असं प्रसन्न वाटत होतं तिथं सगळं हम्म मग ते लोक खूप मोठं निवास आहे. हा हा
देवस्थानी गेलं की छानच वाट
हा खूप छान वाटतं तिथं ते वेगळंच वातावरण तयार होतं ना भक् तीमय सगळं अ मग ते थांबल होतो आम्ही दर स आरती वगैरे झाल्यानंतर ते सगळ्यांना असं रांगेत दर्शन वगैरे देतात. मग बाहेर येऊन प्र साद वगैरे घेतला, मग थांबलं होतो आम्ही दुपारपर्यंत तिथलं सगळं बघितलं. आणि आजकाल तर फोटोशूटच कसं आहे माहित नाही का? मग सगळीकडं जाऊन, हा मग ते दे मध्ये नव्हते बाहेर काढू देत होते देखावे वगैरे ते, हा.
हा हा.
मग ते करून मग, हा मग ते गाडी करून गेलेला होतात आपलं, मग निघालात नंतर तिथून. हा हा, हम्म.
पण गेलेय का तुम्ही?
हो अक्कलकोटला पण गेल्या आपण नेक्स्ट कॉलमध्ये बोलूया ताई. आपला टाईम झालाय आता. हा चालेल. हो हो.
तुम्ही करा?